हॅलो
हा बोल कि
अवाज का येत नव्हता.
उतरला काय यश?
हो यश गेला असं आले बरना नाक्याच्या पुढ
हा हा
पोहचला तो स्टॅन्डला हा
तवा काय कुंभारली घाटात होती.
तर लवकर नेली गाडी त्यानं
लय लवकर काय गावागावून काय ट्रॅफिक वगैरे काय लागय नाही नाही आत मध तूनच आणली तरी ण बार लक
हा हा
गावागावातून आणली तरी पण टायमिंगवर आल प्रॉपर एकदम
हा हा
आता काय पंधरा वीस मिनिटात मी पण पोहोच जाईन
हा होय पोहचलं
हा आर्यन पण आला असता सोबत
आर्यन काय येतय रिझर्वेशन सांगाय पाहिजे होत अगोदर केला असत मॅडम चिड होत्या शिल्लक तुमच्या गाडीला आमच्या फक्त नाही आहेत एक अ एक टाकले असते तिकडे चालत सांगितलं असतं तर
कुठय बोलला नाही काय नाही त्याला वाटलं काय डायरेक्ट करतील असं कुठय
डायरेक्ट कोण करणारय
हे अ हे मध्ये मध्ये उतरतायत ना कंडक्टर वैतागला बाई अ
मधला स्टॉप घेत नाहीत ना पण
नाही डायरेक्ट असेल ना सांग मिरज वरून
हा
थांबवत होते पहिले श्रेयाला थांबवली तिला काय बोललं नाही नंतर खोपी फाट्यावर य उतरला यशला पण काय बोलला नाई मुली दोघी जणी होत्या हम हम त्यां त्यांना रेल्वे स्टेशन ला उतरायच कोपीफाटा आणि रेल्वे स्टेशन किती लांबय?
होय
दोन मिनिटं पण नाही चालाय तर कंडक्टर बोलले की इथं खोपी फाट्यावरच उतरा
हा
नाही म आम्हाला रेल्वे स्टेश चनच इथं उतरायचंय हे एन्ड म तर बोलले हाय उतरले न त्या आता मधी थांबायची नाय अजिबात डायरेक्ट डायरेक्ट दापोली जायची काय?
हो तर तुमच्या चांगल्यासाठी करतोय ए नाही न तो होतो.
स्टॉप असायला तर पाहिजे स्टॉप. लॉग गाडीला घेत नाहीत तेवढ मधलं-आधलं मधलं
आणि त्यांच, त्याचं लय कन्फ्युजन झालं भाई ते इकडून मिरजवरून बसते ना अस तर होय एकत्रच आणि मध्ये म ते उतराय लागले अ श्रेया उतरली चिपळूणला पण उतरले एकजण अ ते बोलायला लागले की तुमचं कॉलेज नक्की कुठे आहे? मिरजला की दापोलीलीत आहे.
ह
पहिलं काय बोलले की हे अ एक काका होते. ते सली की आ तो बोलाय लागलाय श्रेयस की बोलायला लागले ना की अ अं, तू दापोलीचं तीकिट का काढलंस? शिवला जातेस मग. तिसरे सांगते ना आम्ही दपोलीचे, हं हो काय नाही तिकीटच काय नाही, त्यांनी चेक केलंय त्यांना बोलतो मी पुरुच सांगतो त्यांना. ट्रेन गेला ऐंशी रुपये ते ट्रेन ने गेले झोप काडत.
हम्म
ती मान-माणगावला पण गेले. आल खिळं, बॅग झालं का? हॅलो
हां, बोल की
ए, काका बोलले दापोलीची तिकीट का काढली? ते आम्ही आम कॉलेज वाल्यानी रिझर्वेशन पण केलं. कॉलेज म केले खेड करायचं एवढं दाप पोले कशाला, तू इथं उतरणार अनी गे दापोलीला जाणार अं, आणि तिकीट एवढं का? हा हा असच तेच ते तर काय, म ते त्यात सुटले आले तिथं त झालं, नंतर म यश यश ला बोललो तर ते पुढं आणि बोलावला की तर तिकीटचं खायला वाजेला तर म त्यानी विचारलं तुम्ही नक्की कुठल्या कॉलेजला हाय? तो नं दाखवले हो तुमचं कॉलेज कुठय दाखवले. हां आपुली अ मग तुम्ही मिरजला कशाला गेलेलं?
हां-हां
पोस्टिंग होती.
हां-हां
त्यासाठी आम्ही पंधरा दिवस करायला तर लय
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो रिकामा ऑडिओ रिकामा ऑडिओ रिकामा ऑडिओ रिकामा ऑडिओ रिकामा ऑडिओ रिकामा ऑडिओ हो